हॅलो आवाज येतोय आमचा हॅलो
हा बोला की
हम्म काय करता? जरा तुमच्याशी बोलायचं होतं तुमचा वेळ मिळेल काय?
हा बोला.
काय करता? तुम्ही.
नाही नाही बस..
हो बसलोय.
हे..
बसलाय काय? काम करताय?
काय नाय घरात असलोय.
एकच मिनिट.
हा..
हॅलो काय करताय? म्हटलं.
आम्ही घरी असते.
घरी काय? करताय.
आमबा
तुमचा आवाज ये ना ते एक मला वाटत आहे तुमच्या.. नेटवर्क इश्यू म्हणून प्रॉब्लेम आलाय फोन कट व्हायचा.
का इशू नाहीय ह्या ऍप मध्येच तसा प्रॉब्लेम आहे.
नाही जरा रेंज ला येऊन बोलू शकता तुम्ही तुमचा आवाज मला क्लीअर येईना.
ह..
हॅलो...
मला यालाय काय?
हा आताया यालाय की.
बोला..
काय करताय तुम्ही?
भरीत असतोय मी.
घरीच असतय काय मॅरिड आहेस.
अ..
लग्न झाले का नाही?
नाही लग्न नाही झालं.
मग घरी कोणकोण असतय.
मिं मम्मी पप्पा बहीन भाऊ.
हम् बहीण काय करते?
ती कॉलेजला आहे.
म्हणजे बहीण काय कॉलेज करते मोठी बहीण काय करते मोठी तुम्ही का तुमच्या बहिणी.
नाही मी शेवट आहे.
मोठे बहीण काय करतेय तुमची?
बनीच माझ्या लग्न झालय.
हम्म... काय शिक्षण झाले का ना बहिणीचं.
काय ते?
शिक्षण काय झाले का नाही बहिणीचं?
माझ्या बहिणीची बारावी झाली.
बराावी झाली होय. हम् मग कुठे दिले बहिणीला?
तिला व्हय तीळवलीत दिल्या.
हूं हूं हूं तीळवनी कुठ आली
तिळवंनी ईचलकरंजीकडं
ईचलकरणंजी म्हणजे ईचलकरणंजी कुठय नेमकी इचलकरणंजी आणि तीळवणी आपल्याला माहीत नाय म्हणून इचारलं
काय ते
इचलकरणंजी, तीळवणी माहित नाय आपल्याला
हा हा, तुम्ही कुठल्या गावाचा हायसा म
आम्ही आम्ही, इकडं अ पंढरपूर
त्या कोल्हापूर साईड ला इचलकरणंजी हाय ओ
ह हा, कोल्हापूर माहित हाय आम्हाला बाकी पंढरपूरला तुम्ही कधी आलाय का नाय. हॅलो
मा बोला
पंढरपूर, पंढरपूर तिनं साईडला इकडं काय करायला आलंय का नाय कधी
आलतो की, विठ्ठलाच्या दर्शनाला
कधी?
चंद्र भागेला आलतो आम्ही लय दिवस झाल
लय दिवस झालं अस, म्हणजे किती दिवस झाल.
पिल हार होता ओ, तेव्हा आलतो.
हा मंग दुसरी बहीण काय करते?
तीज पण लग्न झालेय. मी शेवट नंबर हाय.
तुम्ही काय करताय?
घरात असते.
का?
कम्प्युटर क्लासला जातोय मी, घरातच असतोय.
हम्म हम्म हम्म आणि वडील
आमचं पोलीस आहेत.
हम्म हम्म हम्म काय, काय पोलीस म्हणजे काय
म्हणजे मेन इन्स्पेक्टर आहेत.
इस्पेक्टर आहेत व्हय.
म आणि मम्मी
की, तुम्ही तुमच लग्न झालंय.
मम्मी काय करते तुमची
लग्न झालंय.
झालंय की, आमचं लग्न झालंय की
हा
लग्न झालं नाय आमचं
नाही होय हा हा
पोरगीच्या शोधात हाय आता मी स्थळ आमच्या घरातली काढाय लागल्यात चला, बघु या आता, दोन वर्षे गेली बघण्यात
हा बायको पाहिलेलं ये तुम्हाला?
अं बायको नही त कसं होणार? दोन वर्ष पूरी बघून- बघून वैतागलोय. आता कशी मिळेल, तशी पोरगी करून घेणे.
कसं पोरींचं आता मागण्या वाढल्या त भरपूर.
हम् हम्.
शेत पाहिजे, नोकरी पाहिजे, घर पाहिजे. गाडी पाहिजे
हा,
त्या म्हूनण आता काय कोण गरीबाची कुठली मिळते ती घिऊन घ्यायची.
हा,
माझा चाला उड शोध आमचा. घावलं तेव्हा घावलं आता बघू. देवान काय ठरवलं असल तर मिळेल चांगलं, नाहीतर काय बघा येईल काय ते मिळंल चलावायचं
हा,
तुमचं काय, तुमच्या लग्नाची काय? बघाना झालोय ना आता दोन महिनंचे लग्न झाले म्हणता ना
नाही मी काय लग्न करणार नाही ओ
मग काय करणार आहेसा तुम्ही?
संन्यास
हं, हं, हं तुम्ही ख्रिश्चन आहेसा त काय?
नाही बहिणीचं बघून मला नको वाटालंय लग्न करायला ओ.
हम् -हम् म्हणजे बहिणीचं बघून म्हणजे?
कामं बिमं करत्याला बघून नको वाटायले.
काय काम करते, तुमची बहीण? घरातलीच कि ओ अन् आता घरात तुम्ही काय काम करताय का नाही म?
मी काय करत नाही ओ, आमच्या घरात कामवाली आहे या.
म कामवाली तर करत्या ना काम.
होय,
भ घरात न सांगायचंय एक काम पप्पा तर एवढा इन्स्पेक्टर आहे म्हटल्यावर एक कामावाली बघून द्या म्हणायच पप्पांना, पोरगी ला त्रास नको म्हणून.
कशाला त्यापेक्षा लग्न न केलेलंच परवडते.
नाहीतर काम करायचं, काय करायचं नाही का बहिणीला कामाला जायला लावायचं, आणि एक हे ठेवाय लावायचं ना, मोलकरीनच ठेवायला लावायचं.
मोलकरीण ऑलरेडी आमच्या घरात आहेच ओ.
ह्म्म, तुमच्या नाय ओ, तुमच्या बहिणीच्या सांगा
बहीण नको म्हणत्या, सासू खवत्या ना तिची म्हणून नको म्हणत्या.
आता बहिणीला ताप व्हायलाय म्हणल्यावर बहिणीने ठेवाय पाहिजे ना.
होय.
सासू सांगत्या, सासू नी सांगितलंया वर खायचं बंद करणार आहे काय?
जाता अशा पंढरपुरात व्हयं
तू जा नगरला.
बोला.
तुमचा नंबर द्या कि मला.
नंबर
हम्
तस नंबर देता येत हो बघूया बगूया तुमच्याशी बोलून कसं काय वाटते मग वाटलं तर मग देऊया नाही तर मग काय पर्सनल नंबर आम्ही देत नाही कुणाला जास्ती करून
हो. आमच्यास बोलून कसं वाटलं तुम्हाला.
तुमच्याशी बोलून अजून अजून थोडं बोलुया ना मग ठरवून सांगतो कसं वाटलं काय वाटलं.
हा हा हा
बाकी काय तुमचा आवडता छंद काय?
आमचा आवडता छंद काय नाही. लिखाण आहे लिखाण ओनली रायटिंग.
म काय लिहता तुम्ही.?
काही लिहीत नाही पण, लिहायला आवडतं.
तेच विचारलं की मग काय लिहताय.
काहीतरी लिहत बसायचं घरात.
तेच की काय लिहिलायसा म्हणजे घरात बसत काय?
रोज दिनाचार्या लिहते मी रोज मी काय केलं कुठं गेले. काय खाल्लं, काय पिलं, कोण काय बोललं मला.
कशात लिहिता ते.
माझी डायरी आह ते त्याच्यामध्ये लिहिते.
हम् हम्म् किती पान आहे डायरीत.
बत्तीस.
तुमचा आवाज येत नाही मला थोडा.
दोनशे पाने आहे हो.
काय ते?
दोनशे पेजीस डायरी आहे.
किती बारके आहे का मोठे आहे.
मोट्टी...
ह ए फोर सईज हे का? ह हा ह मग कशान लिहतायचा पेनन सिस्पेन्सल का पाठीव लीतासा
पाटीवर नाही हो वही पेन आहे.
हा हा हा होई पेन होई पेन न लिताय. कुठल्या पेन न जेल पेन बॉल पेन का, सध्या पेनन.
नाही साधा पेन मला आवडत नाही. हो जेल पेनच आवडतो.
खरं जेल पेन अक्षर पिसकटत नाही तुमचे?
माझ्या अक्षर एक नंबर आहे. त्यामुळे मी मला जेलपेनेच आवडतात.
हम्म हम्म हम्म हम् कुठलं जेल पेन? कुठला एखाद्या पेनच नाव.
ह!
म तुमचा काही छंद आहे का नाही?
म काय तुम्हाला कसं वाटलं आमच्याशी बोलून!
छान वाटलं छान वाटलं, मस छान आहात तुम्ही, नंबर तेवढा द्या आम्हाला तुमचा.
हूं देत्यात. ठीक आहे मला जरा ऑफिसचं काम आहे माझ्या.
चालतंय ठुव वा.
हा!